ह
हॅलो
बोल की
हॅलो
बोल की ग
अंदाज पनची तुझा नंबर दाबला
आता नंबर पाठवायलाच ब जरा बऱ्यापैकी सगळ्यांचे
हा हा
अ मग ते कॉलिंगच आलं नव्हतं ग
हा
ह् मन म्हंटलं फोन
ते नाही तड झोपली
विरा झोपली विराला झोपलं आता
हे अज्जून झोपणार बघ
ह हां आज संडे सुट्टी
हम्म झोप
ते एका बाईचा फोन आवा सॉरी
काय झालं?
काय नाही मग तेच फोनवर बोलत होत तिला झोपूया म्हण काय नाही मग कॉलिंगला स्टार्ट करूया असं झालं ग मयुरी काय कनेक्ट होई नसते त्या आणि ते आल्यात म्हंटलं उगाच बस लोक केलतात म होय नाही कालच स काळी केले त्यानंतर नाही केला तिला मग परत.
हम्म.
हम्म. म पल्लीचा कनेक्ट झाला खरं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ती बोलतेन. मला ऐकू येईना मग दहा सेक दहा ह्याच्यावरच झिरो सेकंडावरच बंद झालं ते.
हा, हा.
हम्म. मग ते वेळ उगच म्हणजे हे ते काउंट केलं जात नाही ग त्यात.
हा, हा. तीस, तीस कॉल करायच राहता म्हणतोय
हा. मग ते एका नंबरला पाच वेळा कॉल करू शकतोय. अ..
अस टास्क देतात ह्या टास्क म्हधुन त्यांना काय मिळणार?
हो ते.. मला पण ऍक्च्युली माहीत नाही खरं सेप आहे म्हणजे ह्याला मी बघितलं गुगल ला वगैरे जाऊन सेफ हाय म्हणे आत्ताच एक म्हणजे त्या ॲप्लिकेशनवरून कॉल आलेला.
हा..
हम्म त्या बोलल्या मग, मग आज काय स्पेशल? संडे स्पेशल खायचंत.
संडे स्पेशल काय सकाळी डोसा खलता कालच पीठ उर ते आलंच नव्हतं ग एवढं आंबट.
होय हा..
ते त्याच आज कांदा.
होता.
त्यावर मिरुची ते टाकुण उतपा बणवला. काय जेवणच की भाकरी, भेंडीची भाजी, बीन्सची भाजी,
हम्म, हम्म, हम्म आम्ही पण शिवला पाहिजे होते इडली आज मग आज कुट लगेच. होणार मग आता भिजत घातले त उद्या करायची ह्याना सुट्टी असते मग.
रव्याच्या ट्राय करशील काय मी म्हणते.
नाही होतेय रव्याच खर एवढीच नाही टेस्टी लागत ग आणि स सकाळी म्हणजे तसा पोह्याचा नाष्टा झालेला आणि ति लागलेली कर, कर म्हणून मग मी पोहे केल ते मग ती जाणर होती तिच्या फ्रेंड कडं तिची मम्मी नर्सरीपासन लागलीया तिला घरला सोडा आ मला आमच्या घरात त्याच्यासोबत खेळायला कोण नाही शार्विलची मम्मी म्हणून आहे.
हा, हा.
आणि मम्मी हा पाठवतो, पाठवतो असंच म्हणत होतो नक्की पाठवा बघा ह्या संडे डे ला म्हणून फोन केलेली मग पाठवेलल आज म तिथ त्यांच्या इडलीच केलती मग इडली खाऊन आली ती आज.
बरं लकी इच्छा पूर्ण झाली. हा हा ठीक आहे बस
हो वणी काय?
काय नाही ग जरा झोपायचं.
हां हां आणि त्याचं माझा हाल सोमवारपर्यंत असत आहे
हा हा
हम्म तेवढा कम्प्लीट करायच.
ते मी देतात त टास्क काय करायचं ते
होय तेनी देतात तुम्हाला अजून काय आलेलं नाही ना नंबर अजून आलेला
नाही नाही ह
मादाण का
आहेत
हम.
काय अभ्यास कराव लाग का असं
कुठलं काय सगळं बेड भरून ठेवते आणि नंतरी झोपल्याला बी ठेवायच शू शू तिथलं काहीत रालं असत बघ चटकन वे या चटकण वारी
बोटल एकच घ्यायचं तेवढं अगं उघंच सगळं घेऊन ठेवतोय
तसच पोर आता आमच्या पण सगळ्या संसासाठी काढून बसलेली आहे मगाशी भरा म्हणलं तर नाही
स्टडी टेबल आवडला काय
होय आवडला की दोघींना पण आवडलं जरा ते वरचंय की तिअर्स निघतेय आग
होय
होय ते ब्लॅक कलरचं होतं का पेन्सिल वगैरे ठेवायचं
हा हा
ते निघते
ते काय नाही गुद्दसोड हा पण ते बाकीच चांगलं आहे
हा ह
फॅब्रिक तेच चांगलं आहे सोट
ह छान आहे दोघींना आपण ती पण नवीनच घेऊन बसल्या जुून आहे तिचा वापर म्हणालय चोला पनाई
अ कुठला घेतली चल चिवला
तर हॉर्सच की पाहिजे झाला तिला
अर तिन हे घेतली काय जरमणचा
हम्म
तू खुश झाली असेल
चू खूश हरकणतो
जेना बड्डे माझा नाही खरं मला बी गिफ्ट आलं हम
कडं कृष्णाचं आहे तसलं नाही आहे.
हा.
मला ते क नाही बाबाने आमच्या रस्त्यावर मिळते की नाही तिथून आणलत.
आणि कृष्णाच आहे की नाही आम्ही डी मार्ट मधून आणलंय.
हा.
आणि कृष्णाच चांगलं आहे तसल काय तू आणू नकोस. हम्म.
होय म्हणाल त्या मामी सोड जोती मयुरी पण म्हणाल ती तिला तसला पाहिजेय मी म्हणाली घाणीत हात घाल नकोस की आत्ता आंघोळ केलायस. हे पोरगं तर ऐकत नाही बई जरा आपण घे जा म्हणलं इथं घाणीतात घालू नको न व. हा रे झोपल्या.
होय.
हम्म.
कस काय हारी झोपलाय.
अरे उठर बसलाय काय करलाय कुलास ठाऊक बाई मी कशला .
हा.
कृष्णाला झोपवत असते ती कृष्ण बी झोपत नाही ग दुपारचं.
होय.
त्याला तर सवय झाल्या का नाही आणि दुपारी नाही झोपला तरी रात्री बी झोपत नाही लव करतोय दहा साडे दहा ला खेळतच खेळतो.
होय स्टॅमिना लई ये बई.
आधी झोपत होता अगं असं करत नव्हता दुपारी जर नाही झोपला तरी संध्याकाळी लवकर .
हम्म हम्म. आणि आता ह्यांच्या पण मोबाईलवर
अम.
ओपन केले आर्या ॲप यांचे पण त्यांचा अजून दुपारी फोन करा म्हटलेलं मला हम्म त अजून पत्ता नाही.
पण ते सुटणार कंपनी.
आता म्हणना घरात येऊनच बोल
काय खेळाला ये.
त्या बॉटल पाहिजे झाल्या चढ आलाय दोनच तिथंच की यायाला घ्यायचं काय नकोय.
हम्म हम्म हम्म. हो आणि काय काय नाही बई निवांत. निवांत कोमल दिचा नंबर माझ्याकडे हाय कर तिच्याकडन माझा डिलीट झाला. कोमल दिचा नंबर माझ्याकडे आहे खर तिच्याकड डिलीट झायला वाटतं ग. तिझं काय स्टेटस वगैरे दिसत नाही तुझा बघी तलान मग विशूचा बड्डे आहे काल.
हामना दि तिचा फोनला काय तर झालतं.
हम्म.
नाही काट नको तिला अ सोड.
व्हय. तसच होत मला बी आता पाठ नाही.
मला मी पाठ नाही करे ह्यांच्या मोबाईल मध्ये नाही त्यामुळे म करतात.
हा. माझी दोनच आहे ती आता ह्याने पण करून दिलेत मला की सोड. तररं गेलतच की माझं सगळं हॉस्पिटलचा नंबर गेल्यातच मेनमे नाही यतो.
ते बी कॉन्टॅक्ट मध्ये असलेली फोन करतात नाही त्यामुळं
आणि आता चूच्या स्कूल मुं लईच नंबर झाला.
ते तर आहेच स्कूलमधल्याच प्रत्येकांचं
हो. ह का? फमालगी झोपत्या. आणि तरर मी मोबाईल बघत बसलीस की झोपेत नाही
अगे ह्याला कणी अस ठेवून दुसरं बी काय बघावं म्हंटलं तर ते बी होत नाही नाही
हो
अजून कोणाला करणार आहेस
ता वैष्णू ला एकक करायचंय
वैष्णव म्हणणार बुद्ध काय मला झुप त नाही
अजून हाय ये आणि त्या वैर पणखीनखी
असजं बद्ध
हम आदर बोलायचाय
ण म्हण टस्क म्हरे
नाही पहिला फोन करून सांगतेय ना ऑनलाईन मी हे करालोय असं
हा हा
तवान ते झालंे दहा सेकंड झालेले आहेत अशा तऱ्हेने ओके बाय थँक यू
ह
करतो थांब